हॅ
ह काय करतय? हॅलो आवाज येतोय?
हा येतो आता बोल.
हा काय करताय?
काय नाही माझं बाळ उठलंय आता बसले मग त्याला घेऊन.
होय. चहा, नाश्ता?
हो हो झालं की आ तास.
हो आमचं पण झालं आता काम आवररायच.
होय बाळ काय करत आहे तुमचा?
बाय आहे खेळतेय घरडाल तर म्हण घेऊन फिराले.
होय का?
होय दमवत्या कामा कराय देत नाही.
हम्म तसंच करतेत लहान लेकर्.
होय नुसता घे म्हनतया. हम्म घेऊन फिरायचं नुसत.
चालतेय का नाही अजून?
नाही अजून आत्ता उभा राहिल्या.
हा हा म्हणजे असं एकटी उभारते का? म्हणजे कशाल तर असं धरून थांबते?
धरून उभारते. हा हम् आता नऊ महिन्याचे आहे ना.
हा हा
ह
म्हणजे असं म्हणतात ना सातव्या महिन्यात बघा दात येते ती, परत नवव्या महिन्यात एक एक लेकरू उभारते. पण म्हणजेच चालते त हा
हिला दात तर नाही आले अजून आता जरा यायल तसं वाटाल.
मग शांत असते का? मग दात म्हणजे तिला काय त्रास नाही ना दाताचं वगैरे?
नाही जरा असं तर संडास लागलाय.
हा सारखं करते का म्हणजे असं कधी कधी?
असं म्हणजे तिझं कसं एक दिवस आड करत होती पहिला आता जर दिवसातून दोन तीन वेळा करते.
हो ह मग त्यामुंळ पण करतेच जरा.
हा
असं म्हणजे चिडचिड पण करते ती दात येताना खूप
होय.
आता माझी वहिणीची मुलगी पण आहे ना तिला आता खालचे दोन दात येताना म्हणजे खूप संडास लागायचं सारखं परत ताप आता वरचं दात येताना पण तसच ते चालूय तिचं मयस नुसतं चिडचिडचड रडणच चालू तोंडच
हा हा
एकेकांना म्हणजे असं त्रास होतोय एकेकांना होत नाही वाट जास्त ह
ते चावाय बघतय.
हा हे म्हणजे असं काय पण भेटू दया फक्त नुसतं तोंडाच पाहिजे त्यांना हा मी तसच करते जा तांमुळे करते ते ना
होय. नाष्ट्याला काय होतं मग?
नाष्टा काय केले नाही अ चहा बिस्किट खाल्ले. मी जास्त उशीरन उटले ना बाळपण जरा रात्री उठलेल मग उशीरान उठले होते आंघोळ ते करून चहा बिस्किट खाऊन बसले. म जेवण करते थोड्या वेळाने हा
जेवण कोण बनवतय मग तुम्ही कि मम्मी
काय म्हटलात
जेवण कोण बनवणार मम्मी की तुम्ही
मम्मी मम्मी बनवत हुती.
हा हा
मम्मी आहे ना ती बनवत हो
होय.
हो
हे तीन महिनेच विश्रांती असत्या परत नाही.
हा परत तर नाहीच हेच आता आता विश्रांती असते पण असं वाटतय फिरावं पाहिल्यासारखं उठून बाहेर
आणि नंतर वाटतय रेस्ट घेतली असती बरं झालं असत.
हा म्हणजे असं एक पण सहन होत नाई माणसाला
होय
हम्म काम लावली की असं वाटतं कधी एकदा बसावं कधी एकदा बसू देत्याती. कधी निवांत भेटतय आम्हाला असं वाटतय आता असून पण आम्हाला असं वाटतय नक हो वाटतय असं हम्म
अजून काय म्हणताय तुम्ही
काय नाही निवांतय
होय अ म्हणजे तुमचं लग्न काय आता झालंय का म्हणजे किती वर्ष झाले होय हा
होय
हंम
हम् तुमचं लव्ह मॅरेज आहे काय?
नाही नाही.
अरेंज
हो, तुमचं?
माझं लव्ह मॅरेज आहे.
होय का.
होय.
म्हणजे काय असं आतलंच आहे काय म्हणजे काय?
म्हणजे असं पाहुण्यातलेच आहेत पण आधी माहि नव्हतं पाहुण्यात नाही ते नंतर कळालं.
हा हा हा बरं बर चांगलंय की. हम्म काष्ट वगैरे एकच असले की म्हणजे काय वाट
होय काष्ट एकच आहे आणि काय असं पळून जाऊन नाही केलं.
हा हो तेच का चांगलं झालं काय तुमचं तुम एक झाल.
हम्म.
तुमची मम्मी कामाला जाते ना? तुमची मम्मी
नाही नाही घरीच.
होय
घरीच असते म्हणजे असं कुठं जात नाहीत कामाला आमच पप्पा म्हणजे दुधांचं दुधाच काम आहेड घेऊन जाते ते भाऊ आहे मग शेतात काम करतो त्यांना
होय. ह ह खेडे गाव आहय कि सिटी?
ह नाही खेडेगाव आहे.
हम्म.
हम
भाऊ मोठा हाय काय?
हो भाऊ मोठा आहे मी दोन नंबर माझी बहीण एकटी आहे तीन नंबर ती. आणि ते जायचं हो.
भावच लग्न नाही झालं?
हो जे की बावाचं लग्न मुलगी आहे त्याला एक लहान नऊ महिन्याची ती पण.
हा हा.
त्याच पण आता दोन वर्ष झालं त्याच्या पण लग्न होऊन.
होय. हा हा
ते इचलकरंजी म्हणजे तुम्हाला आता बघा कोल्हापूर म्हणजे जवळच होतेय कि तर कनेरे मटला वगैरे घेलता की नाही फिरायला? हो हो छान आहे कनेरी मठ आणि
होय छान आहय. कोल्हापूर जिल्हाचा आहे ना आमचा हम्.
पहिल्यापेक्षाही जास्त म्हणजे अस सगळं आत जरा म्हणजे चांगलं. केलं सगळं आता.
सगळे सोय केलेत.
हो.
हो
आता परत तिकीट पण वाढवलेत मण म्हणजे पहिला कमी होता आता काय तर वाढवलेत म्हणते तिकीट.
होय तिकीट पण वाढवले आहेत आणि तस चांगलं पण झालंय ना. वाढवण्यासारखं.
तेच आमचं कसं मध्ये फॅमिलीमध्येध्ये असं आई काकू आस, बहीण वगैरे सगळे गेलते फिरायला. हा मग गेल्यावर गेलते तिथं.
हो.
हा
हा हा ह.
तुमचे बाबा नाही काय? हो ते कुठे असतात.
इथच असतात ते.
हम्म हम्म.
हो.
बाळ खेळतय काय?
नाही नाही उठले परत झोपले आता.
हा.
हम्म झोपेनाच आवाज करताय.
लहान आहे तोपर्यंत शांत शांत वाढते.
हो. म्हणजे मोठं पण झाल्या शांतच पाहिजे तर आपल्याला पण बरं वाटत. हम्म!
माझी मुलगी तर एक पण काम आवराई बघत नाही.
हम्म
नसता इकडे तिकडे दुनदूवालिके बाहेर येऊन बसत. हा!
ते पण कस घरी जास्त लोक असलेना म्हणजे काम वैगरे, करताना अधून करतो.
ह
आता माझी तर महिलेची मुगी काय आहे ते म्हणजे कडापत्ती सगळं लई करत त छान काय बसत नाही अ. सं
ह हे तोंडात घाल ते तोंडात घाल.
हा जाऊ नको करू नको थांबवलं गेलं की रड एवढं रडते एवढं घडते. म्हण इ त अडूच नये काय करायचं करू द्या असं.
हम ह ह
हम् रडून त्रास हा करते.
होय.
हम्म आज कळपना तिला रडवलेलं आवडतंतर ओगं म्हणजे ओगं रागवायच सगळ्यांना. हम्म. बोलते का नाही अजून बोलत नसेल अजून ह
नाही बाबा मम्मा
ह बोलते की तरी एवढं हो हे म्हणजे असं बोलत नाही दे लेकरंबाल आज.
हा नाही पहिला पप्पाच म्हणाय शिकले.
होय काय पप्पांची लाडकी आहे वाटतं
हम्म हा हा!
पोरी जरा म्हणजे पप्पांचे लाडक्या जास्त असते.
ह.
हम्म.
हम्म.
तुमच्या सासूबाई पण घरीच असतील ना काय म्हणजे कुठे
नाही कामावर जाता.
म्हणजे कामावर म्हणजे कुठं शेतात काय?
नाही नाही शेत नाही ते सूत मेलय ना. ज्या कांड्या भरायच्या असता ह
बाय मग.
हो घरी कोण नसते आमच्या असते सगळी कामावर.
सगळे कामवर आसता.
होय!
मिस्टर म्हणे तुमचे काय करतात.
त्यांचा टेम्पो आहे.
हा हा मग सासरे
सासरे पण कामावर मागावर जात होते.
होय हा हा चांगलंय.
अ हि
चं तुम्ही दिवसभर घरी एकट्याचा असता परत पोरीला बघाव. झोपते ना दुपारी?
नाही झोपत होती मधी मधी आता झोपले कमी आलं तिची.
मग कायतरी तुम्हालाैदम होत असेल तिला तुम्हाला पण झोप द्यायचं नाही आणि जरा कोण असलं की काय वाटत नाही एकटेच काय.
काय तेय?
आता दुसरे कोण असले की त्या घेतच करते दिवसभर त एकटेच म्हणताना झोपले नाही केले नाही तर सारख, म्हणजे असं हे होते ना त्रास होते.
होय चिडचड होते
हा छान असलय काय वाटत नाही ति गती म्हणजे असं खेळत असल त,
हम्! ते नाही पाटेमागे येत सारखे घे घे मण.
ऑडिओ उपलब्ध नाही
चाल कॉल करते परत.
ऑडिओ उपलब्ध नाही.
हॅलो!
हा बोला काय म्हटलात?
हा ठेऊ काय. कॉल करते परत.
हो हो चालते.
हम!